हॅलो
हा ऐकू येत का?
आता झाला सबमिट
हा हो हो झाला की सबमिट झाला की म्हणून आम्हाला सबमिट केल्याशिवाय तुम्हाला पण हे होणार नाही ना
हो ना तेच ना मग नाहीता आपण एवढं बोलतोय मग काय उपयोग तर झाला पाहिजे ना हो हो चा
म्हणजे एकसारख केलं की कस आपल्याला पण बरं पडेल ओ म्हजे तुम्हाला पण दुसरे हा एक झाला होय तिथ दिसतय सोडा ग्रुप वर दिसतय की आता नेक्स्ट टाईम मा त्यामध्ये तुम्हाला येईल बघा मग
हा बर होईल ना म आलात
हम्म व्हय आला कि करा तुम्ही पण ह ह होय नाही आता कस हेच्या आधीच कस एकमेकांची कॉन्टॅक्ट करण्याच कधी हे झालं नाही ना योगच आला नाही ओ आपल्या आपल्याच करायचं होत ते ना
हो बरं वाटत बोला
होय आणि एक झाले छान फ्रेंड झाले आहों म्हणजे आम्ही अ टास्कसाठीच एक म्हणजे बोलो पण एकदम जास्त आता ते ओळख झाले कॉल करून करूनच आहो सगळं माहिती मिळाली आस रोज एक त्या पण छान बोलल्या ताई खरं तेच्याशीच कालच्यान मी चार कॉल केले त्यांना बाकी कुणी नाहीच एवढं म्हणजे रिस्पॉन्स दिला वेळ नाही नंतर करतो असंच चालू होतं बऱ्याच जणां च म्हणून म्हटलं
हो आवरल माझं
होय हम्म हम्म तसं फ्री वेळेत करायचं बर हाय सोड हे होय ना घरातून बाहेर जाण्यापेक्ष पेक्षा बरं
बसल्या बसल्या
तेच की घरी बसल्या बसल्या गरमी केवढी हाय की बाहेर जायची कुठे सोयच नाही
हो ना
तुम पण घरीच असता त्या काय
दिवसभर
हो हो
हम्म हम्म हम् ह
हता नेक्स्ट टाइम इकडे कोल्हापूरला आला की कॉल करा आठवणीन होयना
हो ना
आम्हाला इथून जवळ आहे ओ आम्ही येऊ शकतो कॉल केल्यावर म्हणून म्हटलं अ महालक्ष्मी मंदिर वगैरे चार पाच किलोमीटर आहे इथून
एवढ
आं
एवढं जवळ आहे का
होय होय एक अर्धा तास लातो जरा ट्राफिक वगैरे असलं तर आम्ही काय कधी पण जाऊन येऊ शकतोय असं इथल्या इथ रात्री जाऊन मुखदर्शन घेऊन आलो बघा
हो
हम्म तिकडे गेलेलो असं म्हटलं माधव रोडला गेलोय तसं दर्शन दर्शन घेऊन यावं
हम्म
काय ते
क्लिअर
म्हटलं खूप जवळ आहेत तुम्हाला
हा हा होय होय असं मी कोल्हापूरमध्येच आहे त्यामुळं जवळ आहे हो म्हणून म्हटलं तुम्हाला कस सारख याय एवढ्याला आम्ही अून तिकडे कधी आलोच
आता तुम्ही या ना नास्तिक तुम्ही नाशिक आले कि आम आमच्याशी कॉन्टॅक्ट करा
होय यायचं की कधी यायला घडते बघूयात होय नाही वेळ काढल्या शिवाय तर कुठला आला
हम्म नाशिकला राम मंदिर आहे बघायला तुम्हाला
हम्म हम्म हम्म राम मंदिर आहे का हम् हम् इकड पण आहे बघा एक रामलिंगचं वगैरे आहे बा ऐकून माहिती असल तुम्हाला
कुठे
इकडं कोल्हापूर जवळ रामलिंग ज्योतिबा
ज ज्योतिरा ज्योतिबाला गेलो होत ना आम्ही
हा हा म्हण ते शक्यतो कस बाहेरून आले की लोक ज्योतिबा रामलिंग ते बघूनच जातात कण्हेरी मठ वगैरे आहे
अं नाही ते नव्हत माहिती आम्हाला
होय काय कनेरी मठ पण छान आहे बघायला भरपूर आता ते पण... फेमस झालंय हिथून जवळच आहे
आता आम्ही आम्ही इकडचीच गाडी होती इकडचा ड्रायव्हर होता त्याच्यामुळे काही आयडिया नव्हती आम्ही काय केलं कोल्हापूर केला ज्योती तिबाबा केलं आणि आणि बाकीचे हे गणपतीपुळे
हम्म हम्म
समुद्रकिनारे तेच तेवढंच केलं
होय काय? हम हा म्हणजे तिकड त्या साईड ला बघितले मोठे मोठे बघितले आहे ते हे कसं कन्हेरी वगैरे जवळपास आहेत ना इथे इथल्या इथं पण बघण्यासारखं आहे अस तर
हम्म आणि ते हे हेने का आपलं अ काय संभाजी महाराजांचं हे बघितलं
इथं पन्हाळ्याला काय?
नाही नाही नाही नाही संभाजी महाराजांचं नाही का मला ते नावच आठवे ना आता त्यांना जिथे पकडण्यात आले होत
काय कुठं इकड मालवणला पण ते संभाजी महाराजांचा पुतळा वगैरे
ह ते नाही का मा अस जिथं पकडलं होतं संभाजी महाराजांना
होय काय काय माहित नाही? कल्पना नाही एवढी मग त्याच काय हम्म हम् हम्म हम आप आपण इथली जवळपासचेच बघितल्यात लांब काय जायचं भेटत नाही वेळ हे रोजच व्याप अ ह एक दिवस माहिती जायच म्हटलं तर आव सगळं तयारी करून ठेवून जाय लागते नको वाटतय मग काय करणार?
आमचे आमच्या इथे नाशिक आहे राम राम मंदिर आणि त्र्यंबकेश्वर तिथं नाही ना बारा ज्योतीलिंग आहे
हा होय ऐकून माहित आहे
हो म आम्हाला जवळ आहे दोन दोन तासाच्याच अंतरावर
हूं हूं हूं दोन तास म्हटलं तरी जवळच की तिथल्या तिथं. होय दा तुमच्या कोण आणि फ्रेंड वगैरे.
आणि अ परत ना हेच. चांदवड ये वणी ये वणी आइकल असेल न वनिला वणीला देवी हे, हो आणि मग चांदवड पण साडे वित न याच्यातलं एक हे ना? साडेतीन पिठापैकी एक.
हा हा नाही ते काय ऐकून माहिती नाही.
मा माहूर माहिती ना माहूर.
हा होय माहून माहितेय की.
म तेथे म ते रेणुका मातेचं जसं म्हणताना धड कापलं ना तर ते मान इथे येऊन चांदवडला पडली होती. अ आणि बाकीचा भाग तिथे होता.
हा ते कथा ऐकून माहितेय.
हां मग त्याच्यात त्याच्यातलं एकय चांदवड.
होय हुं हुं हुं!
चांदवड वनी ह चांदवड वनी माहूर आणि
म ते जवळ जवळच आहे का?
अह दोन दोन तासाच्या अनं तरावर ये!
होय तरी बराच डिस्टर्न्स आहे म. दोन दोन तासाच्या मह नवना.
हो हो आणि वनीच्या प पुढे थोड साप उतार हाय हुं तिथे ना तिथे असं फिरायला येतात सगळी फिरण्यासाठी.
होय हुं हुं आना कसं कोण पईपा कोणच नाही त्या साईडला आणि म्हणजे कोणच नाही ना कधीच असं योगच नाही येण्या जाण्याचा.
हां तेच ना आता फिरायला म्हणूनच आले तर
त असं होतय.
आणि त्याच त्याच साईडला दिंडोरी ए ते नाही का स्वामी समर्थांचं माहिती असेल ना?
हम्मम ऐकून म्हण ऐकूनच माहितीय असं ओ
हम्म वनी वन दिंडोरीला पण अ ए आणि त्र्यंबकेश्वरला कोणी स्वामी समर्थांचं
होय हा हा ह ह मग तुम्ही सगळे आलेला काय?
हो आम्हीच आमचं सगळं झालेलं.
हम्म हम् हम् नाही सगळी फॅमिलीच तुम्ही आलेला.
हो हो म्हणजे ह मी काय कर आम्ही काय करतो आता जवळ-जवळ इथे जातो आम्ही. आणि इकडे बंद आहे आता इकडे आलो ना कोल्हा उरला तिकडे भाऊ बहिणी आणि आमची फॅमिली आली. तीच
हा हा इकडं कोण नाही आहे वाटत तुमचं ह्या साईड ला.
हम् हम कुणी नाहीये पण मग आम्ही आलो फिरायला म्हणूनच आलो हो
हा तेच की फिरायला म्हणूनच आला होता.
हम्म
हूं हूं हूं होय चालतय करा कि नक्की करा दाखवतो तुम्हाला या होय होय यायचं की. आलं की यायचं. काय वाटत नाही. ओळख असली की कसं काय एवढं विषय प्रॉब्लेम येत नाही.
तेच ना तुमचं तुमचं माहेर जवळच हे का तिथू.
वीस किलोमीटर आहे हो. नाही नाही. इचलकरंजी म्हणून इथ जवळच आहे. तिथून एकवी जायला कि अर्धा तासच लागतोय. एकवीस पंचवीस किलोमीटर. होय नाही जायला भेटत अहो खर. आता मुलं गेलेत बघा पंधरा दिवस झाले.
कामच तसं हे ना त त्यामुळे बिझनेस असला की नही होत.
होय म दिवसभर उगच फोन कॉ कॉइन गेलाय पाणी नई आलं स्कॅन केलं. कायतर ऑर्डर असते असतेच ओ कायतर कायतर. म ते कुठं पाय पुढं जायचं. पाठी म काळजी करत बसायचं कसं सकाळी वगैरे जायचं आवरून. मग संध्याकाळी परत रिटर्न यायचं मग सात आठ वाजेपर्यंत पुगये मी असं करायचं मग काय करणार नाही तर शेजाऱ्यांना मग सारखं त्रास. आल गेल कोण तरी बगा. कधी तर काही तरी फंक्शन वैगेरे असल. ठीक आहे ना रोज रोज थोडी आपल्यासाठी लोकांना. ञास दय
नही बरोबर आहे ना.
असं होतय मग. सरळ म बंद ठेवून गेलेलो बरं. पडतंय.
मग तस तरी बरं हो बरोबर आहे ना आणि कोण कि ती वेळा करेल ना.
होय तेच की मग लोक पण कस मग आल्यानंतर परत येतो न एकदा कस्टमर कस कमी झालं, कि मी हे होते हो आहे आता माहिती आहे. विश्वसातले म्हटल्यावर. असतोय आम्ही अवेलेबल त्यामुळं न तेवढं मंजे हे करून चालत. असं कधी तर फंक्शन वगैरे असेल, तर मग मी आधीच सांग कि मी जाणार आहे आणि त्याच्या आधीच या किंवा दहाच्या आत वगैरे या म्हणून. किंवा येनार असंल तर कॉईन घेऊन या. किवा लिहून ठेऊन जाते मग तिथ. शक्यतो कृपया कॉईन घेऊन या लिहून ठेवून जात तेन काय करणार मग ऑप्शनच नाही, मग काय फंक्शन वगैरे असले कि कि जायलाच लागतंय. नाही म्हणता नाही म्हणता येत नाही. ठीक आहे चालतंय तुम्हाला आणि परत कर ते मी
लगेच करता का सबमिट करून? हा सबमिट करून घ्या. वाटलंस.
हा ओके चालतंय.
हं.